हॅलो. आवाज येतोय का? आवाज येतोय काय?
हा आला येतोय.
तुझा तर मला आवाज येतोय.
हा येतो रे, अरे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे तसं होतय रे.
हेच थोडं नेटवर्क प्रॉब्लेम हाय रे, मगाचा कॉल लावलेला तो काय चार- पाच मिनटावर येऊन थांबला.
तेच अं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं रे.
मग बाकी जेवलास?
हो जेवलो की, तू?
मी पण जेवलो, काय जेवलास मग?
हिरवी मग होती.
हिरवी मुग बस तेवढंच.
हा ही बाकीच काय रं आता जेवण कमी कराय लागलीतीया वरण होतं. बाय
हा अनी
भात- चपाती आणि लोणच.
अच्छा, तेच आता काय पाच चपाती बी ताज्या चपात्या होत्या की
नाय दुपारच्याच होत्या.
कुठला कडक- कडक एकदम पापडा सारखा.
नाय कार काय आता एक- वीस दिव वीस- पंचवीस दिवस तेवढं आता खायचंय नंतर जायचं घरी.
तेज आता तेवडे वीस- पंचवीस दिवस कधी जातात, तेच झालंय असं. कधी पुतळ होतात पण कधी विन
मगं का? म झाला ना उद्या याचीे वेगळी प्रॅक्टिकलला
एच ई यु चा प्रॅक्टिकल फर्स्ट बॅच मध्ये आहे तू? अच्छा. मग काय सिनॉप्स सि पाठवलेस की नाय?
स्पार्कल असतं रे एच ई बीला.
तरी पण रे स्पॉटिंगचं असं काय सांगितलं काय?
नाही आं स्पॉटिंग म्हणजे काय बोनची नाव किंवा एखादं आपल्याला ऍपरेटीस काय लागतं त्यातलंज एखादं तिथं मांडलेलं असत त्याचं
ठेवणार आहेत काय पर?
दहा पॉईंट असते त्यातल
दहा पॉइंट कुठे युजेस पण लिहायचेत की
हम्म.
पर तेवढं तरी नीट ठेवलं पाहिजे चांगल. चांगलं स्पॉटिंग ठेवलं तरच म असं लिहिता येईल रे.
हो आपल्याला
तेच झालं.
अच्छा पाऊस पडतय तिकडे?
पाऊस?
चालू झालंय आता. हॅलो. कट झाला?